हॅलो
हा बोला हम् हा मी मी केव्हा ते लावत होते
नाही म माझ्याकडे आलाच नाही तुम्हाला दाखख होत ते कधी कधी मानले असं भरपूर आलं आता दिवस सेकन धरले अस तुमच्या मार्क जोस क आडू उला कत सातात ते शातात
सतत आहे का काय चाल मेंदू राहिलय का
अचछा
तपशी निम्रल का
हम्
बाया लावेला असल
नाही नाही आमी घरच घरच
काकून तूच का का ती गज नाही का
हह
गवाळ्यामध्ये एक बर्डा
होई
ह का
एखादी बै लावून घ्यायची मग
भेटली नाही ना पाहिली ते किती झाले तुमच्या कॉल
किती झाले ग आपले क पाचच पाच आताय सऊ कवाॉले
एकाच जण झाले फक्त
हा स्वप्नालीलाच झाले.
होव का. बहिणी एकदल घरी बसे नालाव दिवसभर.
आ.
मी अग दिवस घरी मी दिवसभर लावले करूनच घेतले सातधरीला.
अ ना ते अ नंबर नव्हते माझ्याकडे पहिले. हम्म नंबर.
मग पुढं टास्क केलं दुसरं.
हा हा‌.
ट केले कि रेकर्डींगते. हा इ क -कॉल लवकर उन्ह बालता ना केली नि मनववर निघेतू निमलवा पाल त्यायचे पैसे घता का?
हा नाही ना आपण म्हणे समजा आपण इकडून बोललो का तिकडून त्याचे बी येत्या आणि समोरच्या जे ऐकत का त्याला पण येत्या.
हे नाही माहिती काड मला.
हा असं हाय.
ते नाही माहिती मला आपल्या समजा आता मी उचलला मला बीन म्हण ते नाही माहिती. तरू ते आपल्याला आपल कोणच आता रेकॉर्डिंग होता ना ते. हे ना सांगितले नाही ना.
नाही ना आता समजा मी तुला केलं का मग आता सम तू उचलला क तुला पण त्याच्यातले पैसे येत मला पण येते असं होते.
त्या मुलाखत थांबत ना काहीच रुपये आले नाहीत. एक पारच एकका बरीच आम्हाला.
हम्म.
तुम्ही एमआय बरोबर थांबलात का जरी म्हणलेले आहे.
आगं ते नंबर -नंबरं माहीत नव्हते ना मला त्याच्यामुळं मग
कार माझ्याकडे प्रत्येक बुटाचे नारळ पाच पाच बालुशा माझ्याकडून त्या दिवशी घेतले. आम्ही पूजा खंबाट करून. तिचा आनंदाचा तिच्या माला तिन महिंद्राकडून घेतला माझा. मग मला बोल केला ना मग्मी तीन जणचे नंबर घेतले तर सपले आता त्या दिवशी मीटिंग ती माझी मामा मुलगी
हा मि आता तिला लाईन तिच नंबर बि
हा बोलते ती लावा
हा हा.
हम्म! मग ती न लावली नंतर मला.
हा.
मी केलं करून घेतला मी अ संदीपच्या नंदाला लावले. आमच्या इकडे मागच्या मला लावले.
ते आग इतके नंबरं माहित नव्ह ना मग मला पहिले त्याच्यामुळेळ झालं त्या त्या दिवशी मग गीताने सांगितलं ना ते त्यात हातांनी नंबर सगळ्यांचे.
हा मी स्वप्नी माग वेळज लावलो स्वप् पहिला
हा स्वप्नलीिच्याच्यातच झाले मग माझे हम्म तेच म्हणत मी म्हलं तिला लावून पाह म्हणलं एकदा
हा
ह् म मला वाटलं घरीच आहे
काही नाही इकडून दुसरं बी असलं ना आईज बी बोलल्या तुमच्यासोबत
हा पण माहीत नव्हतं ना घरी
चाल तर समजा असे म्हणजे पाच फॉल कोण असो म्हणजे पाच फॉल
ह
तुम्ही माझा त्यात नंबर टाकला लागता तुम्ही कॉलर लावताय म्हणून
हा हा नंबर टाकला मग
हा पण मी एक कॉल तर पुुझ काांबटलं स्वतः तून बोलले त्या्या मग तिने एक नबर इला दुसर कोण त आलता न मकिन नंदोड परला सोबत बोलले मग
नाही आपण जे नंबर टाकला त्याच नंबरवर बोल मग हा दुसऱ्यानी चालत नमा तेच म्हलं करा म्हणल फोन आता रिकाम बसेल आहे
हा मा झाले दु दिव सीम आता रकॉर्डिंगचा तास चालू झाले प मग आता रेकॉर्डिंग पुढ हो रा आहेल काम चालूच दहा हजार म्हणते ती दहा हजार र थोडी म
दहा कॉलचे का
नाहीई रेकॉर्डिंग दहा हजार रे दहा हजार रेकॉर्डिंग करायच त्या पॅराग्राफ याचे पॅराग्राफ हारत तेे जर तर मग पाच पाच हजार आले त्यां ना
हा
आपण आपलंच बोलायचंय का
आपण आपताच बोलात ना
हो का
आपलं बॉलच सबमिट करायचं ते अगोदरयचं बॉलाचा वाप होऊून घ्यायच का आपल्यासबत म्हणजे चकिंग झालं चुकला मार्क कट होता
हा ते दादा म ते दादा मिनटाचच अस ना
आता काही एवढंच कदा का नाही दिले हो का मी
हा
ते नाहीर वाटायच आपण दिले लहान कढ
होव ना
हम्
ते आता ते नाही माहित तर ते रेकॉर्डिंगचं ते नंतर बघून आता हेचं होद्या
तू मला दाातने राहिल का मला स सगळ येईल होते सगळी त्याच
होाव का?
हा बाल ना ओपन केले ना मला सगळ ट ते हम
आलेले असल एखादे वेळेस पण मी काही बघितलेलं नाही अजून आता हे पूर्ण करून घेऊ म्हंटलं मग बघू त्याच्यात ग
करून घ्या हम्म
करून ग आता झाले आता पाच झाले आता अजून वीस राहिले पंचवीस हा पंचवीस राल तीसच आहे ना ते
आठ, थ्री, झिरो, वन
हा हा
हम्म
तेच ना आता काय घरी निघायची वेळ होईल
हा आता बर आता
हा ना साडेपाच व्हायला आले आता
बरंय
आमच्या सविता बाईचं काय दुखत होतं
हा तुम्ही तर काही पायाला आल्या नाही कोणी
आमा आस्ता माहत झालं वावरात आल्यावर काय पाहिलं आता तिला तिथं चालूच राहतं
मई ते रात्री काय झालं काय? महीत तिला ते दुखाला लागल म्ह छाती दुख राहिली छाती दुख राहिली म हे गाडी बोलवती गाडी बोलो कोणतेच गाड्या येई ना नाही
काय दुखत होत. एवढं तिच काय दुखत होत? तिचं
बई ते ती म्हणा जय छाती दुखती छ म्हणजे अशी बोलतच नव्हती ती छाती दुखती म्हणून आपण कस म्हणतो दुखत असलं आपण सांगतो ना ती सांगतच नव्हती
काय माहीत आपल्याला म नाही ना साधं विचारलं की आपण काय आला पुढं चालले काय चाल काम नाही चाले आ आता एवढी शाळेवर बी लागली ना तरी ती गाडी फोन केला मला का महित शाळेवर लागली नंबर द्या मी म्हणलं कशाला ग काम आहे मग एखादी माणती मी शाळेवर लागले गड्यात आणि ती सांगत नाही तिच्या घरीपोळा तर पाहायला
मग याला स्वामी विवेकानंदलाय ती स्वामी विवेकानंद ला ना दिला
हा प काम आहे म्हणे मला म्हणे काम आहे मग त्या म तिच्या माग चाल होते क माग त्याला साांवळता होती न नका
हा
आसटी आपण विसरतात असात तुम्ही दुखलं कायला विचरा आडी नडीला
तेस ना मग दुःख सुखालाच विचार
आणि ते त्याच बाकडा नि करतो कामे म्हणतो मला कामे काम जाय ना मग तुला चारजणी काय नाहीत काय आला तिला ईद गला आणि विसरायच आपण
मग ते रात्री चार वाजता दुर्गाची मम्मी आलती मला उठवायला
आ गाडी नेली ना गाव बनण्याचं म्हणून व्हायचं आलं आम्हाला
हा ते पाहाठे चार वाजता दुर्गाची मम्मी आलती मग माझ्याकडं म सांगत होते म्हणे स्वाती इथं लय दुखू राहिल. त च रेखा उठना पहा काय झालं ते बोलूच मी राहिलीे पाहाटे चार वाजता कोण आवाज देऊ राहिलं? मग गेलो आम्ही. हम्म.
म एखांदी फोन करते. शकूंतला ताईला शकुंतला ताई गेले असलं गातची बसून
अ ते याला फोन केला होता योगेशला.
ह?
येवगेस ला केला होता म्हणे फोन.
केला तर मग कोते कळी मणलं न मग आम्हाला.
हम् योगेशला केला होता फोन. यवगेश म्हणे माझं काही डोक दुख राहिल म्हणे मग ते काही आलं नाही वाढतं.
हो का म! आमाला नाही तकरी मानलं
हम. महेंद्र म्हणे मी शाळेवर आहे.
हो का! आमाला बी नाही म्हणले.
हम्म. मग निर्मल काकूच गेलत्या सोबत तिच्या. आउ
अऊ हेबात महिनत हे काय कर
मग? नाही, ते सुनील दुर्गाची मम्मी आणि ते गेल ते मग गाडी करून.
हो का?
ह.
हम.
अं विष्णू ते नाही का?
हम्म. हप्त्याव आले.
हां.
हफ्त्या वाली लोक
हाय कुठं
हम्म. ते विष्णू लोण कोण त्यांचं गाटाचे पैसे वाटत काही. घट उचले ना.
हम् हम्.
तेच मग तेई ते मग नेल रात्री तिला मग आणल तिथून दावाखान्यात रात्रीच्या पाच वाजता हॅलो?
हो.
कोणाचा फोन नाही अरे काय करणार. हम्.
बोला म्हणलं चालू आहे.
हा. का मग ते आणलं दावाखोंतून आता आता परत नेलं वाटतं सावंगीला?
हो का? काढलं का उत्तम आजार काढलं?
हा?
मध्यम आधार कार्डला का?
अग ते भरलं ना आता अजून आमच्या दोघ इंच्या साहायार राहिल्या ना
काय भरलं
ते उद्यमच ते फारम
भरलं तुम्ही
हा
उदयमचा फॉर्म भरलाच पैशे आलं एका एकाचा
म्हणजे गटातून दहा जण इंच भरून द्या नाही ते
कत वा.
हा.
हे उद्यम आजार नाही फेमस त्याचा घात खूप सभारात. म्हणताय का
हा का ते उद्यम आधार च मग ते गीताकडे द्यावं लागेल ना ते आपल्याला.
ते आधार आणि पॅन कार्ड आणि पासबुक च झेरॉक्स, ना हा तच त.
मा माती स्पेशल गजू पाटा डं काढा ते.
मग ते म्हणे ना ते गजू म्हणे तुम्ही सगळ्याची एक हट्टी मिळून माझ्याकडे द्यावणे मग मी एकी गीं काढून देईन म्हणे मग
हऊच ना.
हा पासबुक तर जराच आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
हम्म.
ते तिन्ही द्यावं लागेल ना.
हो आधार कार्ड, पॅन. आधर लिंक पाहिजे म्हणे मोबाईल ला आता. म सारची.
हा मग आधार लिंक आहे ना महाराष्ट्र बँकेचे बी गावातल्या बँकेत नाही फक्त महाराष्ट्र बँकेला आहे
म
मग महाराष्ट्र बँकेचच पासबुक द्यावा लागेल ना. हम्म ते आधार लिंक त्याला करेल आहे मग मी. सावंगीच्या बँकेत.